हॅलो बोला की ताई काय चालंय.
काय नाही बघा, हाय चहा पाणी. आता मुली आलेत.
तर.
चालू तुम्ही काय करालाय.
काय नाय बघा निवांत.
हम्म.
हम्म होय हो बरं आहे की तुम्ही.
होय आम्ही पण बराय मुलं. आहेत आता आले, चहा तेन प्यायले.
होय.
हम्म तुमची काय करालेत.
आमची मुलगी बसल्या नवं, मुलगा क्लासला गेला आहे इकडं मुलग्याकड आलोय ओ.
तिकडं आलाय होय हा हा आता बरं.
होय होय हाय की.
हा मग पाऊस.
पाऊस आज काय नाही इकडं तिकडं आहे. पाऊस थोडा थोडा चालूच ये.
आ.
इकडं नाही आज.
होय मुलगा बरं हाय. मम्मी पप्पा तेन.
मम्मी काय तिकडचं आहे अजून.
हा हा.
पप्पा अजून काय कामावर गेलेत, अजून काय आलेच नाहीत. मी आले मगाशी हम्म.
लांब आहे काय तिथून.
होय होय तरी तीन तास लाग तीन तास, तीन चार तास लागतात की.
होय.
हम्म.
ह आणि काय करालाय.
काय नाही बघा निवांत आत्ताच बसलोय, मगाशी पाच वासता आलो.
होय वैताक येत असेल बस मध्ये, काय गाडीवर आलेय.
नाही नाही बस ने आलोय, गाडीवर ऐवढ काय वाटतं. नाही सोडा पण बसने आल्यानंतर लय कंटाळ येते.
होय बस मधून एक टाक बसायला लागतेय आणि.
बसायचं दगदग लय होत्या ओ.
गर्दीत म्हणताना लय त्रास होतो.
धक्का बुकी.
हम्म मग आणि काय चालय.
काय नाही बघा. होय होय आल्या आल्या चहा घेतलाय बघा.
तिकडं काय केलाय शेतात काय केलाय कणी मग आता.
अजून काय नाही. आत्ता थोडा थोडा पाऊस चालूय.
हम्म हम्म.
हम्म जेव्हा जास्तं पाऊस पडेल तेव्हाच करायचं.
होय पाऊस पडल्याशिवाय काय नाही येत सोडा.
आपल्या विहिरीला पाणी आल्याशिवाय काय करायचं नाही.
होय व्हिर हाय व्हयं. काय केला मग, ऊस हाय काय आता हे.
ऊस नाही काय नाही काय नाही, काय नाही बघा रानात आता.
हा तेवढ वर काढला.
होय पाऊस पडल्यावरच सगळं करायच आता.
हं. एकीका ठिकाणी किती पूर आलंय हे आलंय सांगाले बघा.
होय आमच्याकडं पाऊस नाय.
व्हय शेती असते तिकडे पाऊस नसते, आमच्या पण माहेरीकडे पाऊस नाही व जास्त.
आता सुरुवात झाल्या पावसाला.
हम्म आणि हिकडं नको म्हटलं, तर इकड पडते. काल रात्री रात्रभर पडलंय बघा पाऊस इथं.
होय.
आणि आज दिवसभर काय नाही.
हम्म आज दिवसभर काय नाही.
हो आणि काय सगळे बरे आहेत. एकटंच‌ आलायसा काय मिस्टर पण हायत.
नाही नाही मी एकटीच आले.
हम्म मग राहणार काय.
हो दोन दिवस आहे कि हम. गुरुवारी जायचं परत.
होय मग तिकडे सासू तेन असतीलं की, जेवणार काय. सासू तेन आहेत ना घरी मग, जेवणात कसं मिस्टरांचं.
ते आहेत की, आजू आजीबाई आहेत की त्यांच्या.
आहेत होय हम हम.
त्यांच्या आजी आहेत त्याच्यामुळ काय एवढं टेन्शन नाय.
होय मुलगी काय झोपल्या.
काय नाही बघा तुमच्याकडच.
हा सांगते.
दोन दिवस जाऊन यावं मुलाकड. हम्म, परत दिदीकड अजून जायचंय.
हो त्या कुठं असत्यात.
त्या इकडं कवठेमंकाळ साईटला.
हम हम.
हम्म, हा मी लहान ती मोठी भाऊ पण माझ्यापेक्षा लहान आहे.
हो मला श -शिकते का काय?
न‌इ न‌इ जॉबला आहे.
हा हा होय. मम्मी काय कामाला जाते.
नाही नाही मम्मी घरीच असते, मम्मी काकी घरीच असतात.
हा. मुलगा मुलगा क्लासला गेलाय.
मुलगा आत्ताच क्लासला शाळेतून साडेपाच ला आला. चहा घेतला आवरून सगळं गेलाय क्लास ला.
हम्म, मराठी मिडीयम आहे कुठलं? सेमिला घातलाय काय?
होय होय सेमी ला.
हम, मग घरी कोण आहे का शिकवणा रे, आहे का नाही?
होय होय आहे की चुलत बाऊ तीन आहेत की.
हा हा चालतंय की मग.
चुलत भाऊ तेन हाईत शिकवायला.
हा. कोण तर जरा असल की बरो वाटतय एकदम कळत नाही मुलाना.
होय.
हम्म, आणि काय करायला.
तुमचा मुलगा कितवीला आहे.
मुलगा नाही आहे मला, तीन मुलीच आहेत होय.
ती थोरली हाय पा- सहावीला.
हम हम.
आणि इथ माझ्याकडे दोघी आहेत ते एक चौथीला एक तिसरीला.
हा मग आहेत की घ्या.
हम्म, मोठ्या आहेत सोडा. हम. मुलगा तुमच्या कतीला आहे? हां.
मुलगी काय अंगणवाडीला आहे.
हम्म.
हम्म.
आणि काय हे केला वय ते?
काय!
फोन लागत नव्हता म्हण म्हणलं
हम्म. तुमचंच काय चाललंय मग.
काय नाही ह ग चहा तेनी करून दिलय चहा पिलं जरा. आता घरातल आवरायचं सगळं.
होय इथल चालूच ओ संध्याकाळची तयारी केल्याशिवाय तर काय पर्याय नाही.
हं हा काय करायच नाही शेतातला करताय काय असं कामगार लावून करताय तुम्ही शेतात वगैरे?
नाही नाही आपण स्वतः करायचं.
होय कामगारांना पण लय आहे सोडा पगार.
होय आठ तेदुपारी एक वाजेपर्यंत तीनशे रुपये रोजगार आहे बाय
हो होय.
आणि दुपार पासन तरी अडीच वाजल्यापा पासून साडेपाच दोन वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत. दीडशे रुपये म्हणजे दिवसात झालं कि ते साडेचारशे रुपये बायकांचीच हाजरी होते दिवसभर. आणि करत पण नाही तेवढ्या का पैशा सारखं काम पण करत नाहीत ते.
हा बोलत बसायचं, हे करायचं हळू करते सुस्टात.
होय आणि मुला बायकांचं ह्यांचं कस माणसांचं कसं सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत दोनशे पाचशे रुये
हम्म ते काय मग शेतात आलेलं सगळं त्यांनाच देऊन टाकायचे.
होय म्हणून मग मी काय जास्त भानगडीत पडत नाही त्याच्या स्वतः स्वताच करायचं सगळं, चार एकर आहे की
हाय की तरीपण चार एकर.
हम्म
आपलं आपण केल्याला बरं पडतेबाई.
एकटीला लोड पडतय
होय.
हम्म.
सगळं मग काय वेगवेगळं करताय सगळं तेवढंच चाले.
होय होय नाही नाही वेगवेगळंच आहे दोन एकर एका ठिकाणी दोन एकर बाजूला आहे.
नाही म्हणजे पीक वेगवेगळं असतेत काय तेवढंच लावताय म्हणल?
नाय नाय ऊस नसतोय आमच्या इकडं.
नाही काय?
नाही नाही हे आपलं बाजरी घह ज्वारी मका.
हा हा.
हे असलं सूर्यफूल तुरी असल करतोय.
होय.
हम्म.
म त्याला का जास्त एवढे काम होतील?
त्याला तर भरपूर काम असतात. होय -उसाला उलट काम नस्त ते ब एवढं जास्त काम नसते फक्त गवत काढायचे काम असतात उसात.
होय एकदा भांगडायला आलं अस लहान म्हणलं आम्ही
मग ह्याच कस मग? मक्याच कस तस भरपूर काम असतात भांगरून घ्यायचं.
हम्म.
ते खत वगैरे काय असते ते युरिया वगैरे टाकायचा. पाडू नकोस हा.
बर भरपूर असते सोडा कुठलं बी असल केल्याशिवाय काय येणार नाही.
हो.
आणि तें घालायला पण पाहिजे तेवढं सकाळी.
हो.
मग अच होणार
म काय.
शेतात पण लई ऊन लागतय, आमच्या इकड माहेराकडे हाय. त्यांनी पण ऊस, हळद सगळ टाकलाय.
होय आमच्या इकड तसल काय नाही.
हम्म
फक्त हे आपलं बाकीचे सगळं ऊस वगैरे काय नसत. भाजीपाला वगैरे आम्ही करतो सगळा घरी.
होय, भाजी पण सगळं आता माग महाग झाले बर.
होय वांगी, टमॅटो, गवारी, भेंडी, मिरची दोडका सगळं असते शेतातच मेथी. कोथिंबीर, शेपू नसते.
हो आता माळ वगैरे काय केला नाही सांग.
नाही नाही आता करायचं गेल्यानंतर. पाऊसच नव्हता नाही त्याच्यामुळं. आ?
आता थोडं केलं असता, तर चांगला फायदा झाला असता.
त्याच्यात कसं, पाणी नाही नाही पाणी पाण्याची टंचाई त्याच्यामुळ काय करता आलं नाही मला.
हो माळगावला पाणी पण जास्त लागत.
हा-म त्याच्यामुळे तर पाणी त प्याय ते पेयला दुसऱ्यांच्यात ना आणत होतो आम्ही.
होय
होय.
हम्म तर राहून जाऊ एक
होय.
पाऊस झाल्याशिवाय तर काय शेतातली काम काय होणार नाय.
होय होय पावसाशिवाय तर काय?
हम्, आता आणि शेतात कामं चालू झाली की राहायच.
हम्म. मग काय?
मुलगी खेळते एकटीच.
एकटी काय खिळत्या आवो लय दमवत्या पोरी. त्या साईडच्या कप्यात आहे. होय लय दमवत्या पोरगी
हो एकट असल्या मुळ ते आणि शेजारी नाहीेत कोण खेळणारे तेन
तिथं आहेत की पण, जास्त कोण आता तर क्लासच टायमिंग असत त्याच्यामुळे कोण येणार आहेत. खेळायला तरी हम्म.
किती वाजता येतोय मुलगा?
मुलगा आता आठ वाजता येतोय बघा.
दोन तास असतो ना
हम्म दोन तास असतो पाचशे रुपये महिना.
हम्म सगळा विषय
होय होय सेमीच सगळं.
हा.
हम्म.
त्याला काय सोडाय लागतय. मग काय दादा
नाही नाही जा जातोय त्याच तो.
हा
जातोय त्याच तो.
हम्म शो काकी
हम्म स्वयंपाक चालू हाय नव काकी करायला लागल्या. सर की बाजूला आ
एकत्र आहेत हायत तर राहाय ना
होय होय एकत्रच हाय की.
हा. अ त्यांना बहिणी येन असतील कि मगच बहिणी
होय होय आहेत की गावाकडे हायत. हम् गावाकडच हायेत चुलत बहिणी.
हो लग्न झालंय का?
होय होय त्यांची लग्न झालं दोन आहेत त्या बिन लग्नाचे आहेत.
हा हा.
हम्म.
काय चाललंय.
काय नाही बघा निवांत आहे आता.
हम्म.
काकी करालेया स्वयंपाक.
होय तुम्ही कंटाळून आलाय बसादो मग मी काय ना तेथ पण एकच करतायचं तिथं पण एकटाच करायचं इथं येऊन जरा रेस्ट घ्यायचं
होय होय.
आणि
काय करालेलस